हॅलो आवाज येतो क्याता हॅलो हॅलो आवाज क्लिअर आहे हॅलो माझा आवाज येतोय
हॅलो
हा आत्ता आवाज आला माझा
हॅलो.
मला तुझ आवाज येतय मला तुझा बोल की.
हॅलो.
हॅलो मला आवाज येतोय तुझा बोल म्हणल, हॅलो. हॅलो.
हॅलो. हा आवाज यायलाय तुला.
हा. येतो.
हा बोलकी काय करतेस?
काही नाही अ आहे सत्ता.
हो आहे की फ्री बोल ना. हॅलो. आज जाततोय का माझा.
काका हो हो येतोय ना.
मस् मजे हाईत, हा हा आता क्लिअर आला मस्त मजेत आहेत तुझं कसं काय घरचे बरे आहेत काय काका बरे आहेत तू बरे आहेस.
चहा. हो सग सगळे सगळे हो हो सगळे. सगळे मस्त आहे. हो हो सगळे मस्त.
तुझ्या आवाजा खूप छान आहेस तू आनंदी, काय विषय?
अगं थोडं काय झालंय माहितेय माझ्या घरच्यांनी मला चॅलेंज दिलेले आहे. तू काहीतरी म्हणजे डिश करून दाखव, म्हणजे मला आज तपर्यंत मी कधी कॉ म्हणजे काहीच स्वयंपाक केलेलं नाही काहीच किचन मध्ये पाऊलच टाकलेलं नाही फक्त जेवणाच ताट करण्यासाठी तेवढंच गेलेले मी. तर मला चॅलेंज दिलेला आहे. की तू पनीरची भाजी बनवून दाखव. म्हणजे व्हेज मध्ये नॉनव्हेज तस तर काही येतच नाही. वेजमध्ये म आता पनीरच भेट वाटलं ना मग त्यांनी पनीरच असं दिलंय की, तू पनीर पासून काहीतरी बनवून दाखव किंवा एखादी डिश बनवून दाखव. तर तुम्हाला हेल्प. करणार? का?
हो हो नक्की. तुला कोणती रेसिपी सा पाहीजे पनीरची? एकदम युनिक आणि सिम्पल तूला येईलस अस सांगू काय?
हो म्हणजे सगळ्यांना आवडेल आणि सगळेजण माझी वावा करतील म्हणजे मी फर्स्ट टाइम बनवणार आहे. मी अजून चहा देखील बनवलेला नाहीेये.
मग त्यासाठी तुला सोपीच रेसिपी सांगायला पाहिजे. मग तंदूर पनीरपण म्हणजे तंदूर पनीर पण सांगते तुला आणि आणि एक पनीरची ग्रेवी ची पण सांगते. मग पनीर ग्रेवी म्हणजे बटर पनीर. सारख ते बटर पनीर पण चांगलं बनतय ते पण बनव आणि पनीरची. अ पिनर च पनीर चिल्ली म्हणतात पण पनीर चिल्ली नको तंदूर पनीर कर दोन्ही रेसिपी सांगते तुला एकदम सोपा आहे बघ. दुकानातून. त्याला काय कर थोडस वॉश कर. आणि एका साइडला बाजूला काढून ठेव. हा आणि एक पॅन घे आणि पॅनमध्ये थोडसं तेल टाक. तेल किंवा अ बट र टाक चालेल आणि त्याच्यामध्ये जे पनीरचे क्यूब आहेत ना. ते सगळे टाकायचे आणि भाजून घ्यायचे चांगले आणि खरपूस भाजायचे लालसर होईपर्यंत. आणि एका एका मध्ये थंड पाणी घे आणि ते पनीरचे जे भाजलेले आपण क्यु म्हणजे जे असं कडक होतात ना ते. मग ते त्या गार मध्ये टाकायचे म्हणजे ते गार पाण्यामध्ये टाकल्यानंतर मऊ होतात, म्हणजे सॉफ्ट पण होतात. आपण एक पनीर भाजल्यानंतर असं तुटल्यासारखं होते ब क असं ताणल्यासारखं रबर सारखं होतेय
हो हो अगदी बरोबर.
पण म्हणून त्याला काय करायच गरम असतानाच गार पाण्यात टाकायचं त्याच्या हो हो हा मग आता एक सांगते एक कांदा घे दोन टमॅटो घे. आणि मोठे मोठे आणि थोडसं म तेल टाकून जरा भाज कांदा, टमॅ टोल त्याच्यामध्ये एक मिरची चार लसूण पाकळ्या थोडसं आल्ल घाल. आणि थोडसं जिरं घाल इतकं घाल बा की काय घालू नकोस आणि हा सगळा मसाला, आता काहीच नाही मी सांगितलं तो हा मिक्सरला तेवढं फिरो, आणि मिक्स ते थंड झाल्यानंतर न एक काम करायचं हे मसाला जो गरम असतो ना आणि थोडी को थिंबीर पण घाल आणि गरम असतोय त्यावेळी थोडा थंड झाला ना मग फिरवाच मिक्सरला गरम गरम फिरवलं ना तर. साल्याची पूर्ण टेस्ट बिघडते. अजिबात चव लागत नाही. च्यामुळं जेवढा मसाला थंड करून फिरवशील तेवढंच चांगलं हाय, समजतंय.
हो, हो,
हमम मग मसाला झाला आपला रेडी मग काय करायचं, एक पॅन घे, म्हजे कढई घे, कढईमध्ये थोडंसं जिरं टाक, आणि, मी मसाला बनवला आहे ना आ, पंजोऽऽऽऽ
हाऽऽऽ
पूरी बनवल्या मसाल्याची. ती टाकायची त्यामध्ये. तेल आंबट, बटर टाक तेल टाकू नकोस. बटर टाक, एकऽऽऽऽ दोन तीन क्यू अ, दोन तीन क्यूब आहेत ना ते बटऽऽ चे टाक बटर, आणि त्यामध्येऽऽऽ हा, हो हेल्दी पण असत आणि त्यामध्ये थोडस जिरं, टाक, एक कडीपत्ता टाक आणिऽऽऽ खडे मसाले मऽऽटाकणार असलीस टाक, मला तर वाटतंय टाकू नकोस खडे मसाले. कारण ती खाताना झणकणार म्हणजेऽऽऽ कट लागणार.
ओके, मग नाही हा स्किप करते ते.
हा, मग एक कडीपत्ता थोडासा, हय कडीपत्ता म्हणतो सॉरी, अं तमालपत्र थोडंसं ग थोडसं जिरं टाक. कायचं, त्या बटर मधे आणि मग तळलेला, म्हजे कांदा टाकणार असलीस कांदा टाकू शकतीस तु, असं काय नाही. आणिऽऽऽऽ जराऽऽऽ कांदा न मसाला टाकायचा तर जी प्युरी केल्या ना आपण ती प्युरी टाक आणि चांगलं मंद आचेवर भाजून घे तेल सुटेपर्यंत. ते झाल्याऽऽनंतर. काय कर, त्याच्यामध्ये आता आपण जगभरातले आपले सगळे अऽ गरम म्हणजे पावडरचे मसाले टाकायचेत. बरोबर आहे.
हम हम्म
अर्धा चमच हळद टाक आणि दोन तीन चम्मच लाल तिखट लाल कस आणि कसुरी मेथी पण टाकायची नंतर न. आणि जर तुझ्याकडे ती काश्मीर बे बेडगी मिरची असेल. लाल त लाल. पाकिट येत्या ती टाकली तरी पण त्याला फ्लेवर आणि तिकखट पण येतेय. पण मी सजेस्ट करेन म्हणजे माझ वैयक्तिक अस मते की, घरातली चटणी वापर आपल्या. कारण ते कसं अ घरातल्या आपल्या सगळ्यांना खाण्याची ती सवय असता नाही म्हणजे तू असं वेगळं काय केलंस असं त्यांना वाटणार नाही म्हणजे हा बाबा. आपल्याला जमेल खाण्यासारखं केलं असं कळेल.
हो म्हणजे लाईच युनिक काहीतरी वाटणार नाही.
पहिल्यांदा बनवतेस म्हणल्यावर घारातल्या मम्मी म्हणजे मम्मीक डण चटनीचा अंदाज घे आणि तेवढी चट नि टाक आणि ते आधी पनीर मसाला टाक. अ पनीर ग्रेवी मसाला मिळतोय. तो टाक आणि थोडासा घरात गरम म मला असेल तर गरम मसाला टाक. आणि हे. सगळ मिक्स कर. चांगलं आणि तुला सांगते. अ हे मिक्स करू शकतेस. हा मिक्स कर आणि तेलात टाक तेलात टाकल्यानंतर न त्यामध्ये कसुरी मेथी थोडी टाक आणि थोडस गरम पाणी घाल आणि ती ग्रेव पूर्ण शिजू दे व्यवस्थित. आणि त्याला एकदम सुगंध येतोय असा मस्त त्याच्यानवर कोथिंबीर टाक. आणि परत एक चांगली त्याला एक उकळी कुळी आली की नाही मग पनीर टाकायच. आणि मग त्याला गरम पाणी टाकायच. आपल्याला हवय त्या हच्यामध्ये आणि गरम पाणी टाकतेस. का नाही त्यावेळेस एक जवळ एक उकळी येत्याल. बरोबर आहे? त्यावेळेस दोन चममच फ्रेश क्रीम ऍड करायच त्याच्यामध्ये पनीर मध्ये आणि तुला ह फ्रेश क्रीम घाल आणि तुला ज्या पद्धतीनं म्हणजे जेवढं म्हणजे असं ग्रेव्ही थिक पाहिजे. म्हणजे जाडसर, म्हणजे असं पाहिजे घट्ट पाहिजे. का पात्र पाहिे असं थोडस घट्ट सरच बन कारण हे पातळ नाही छान लागत ती बरोबर त्यामुळे घट्ट सरस बनव पनीरचे क्यूब मोठे मोठे ठेव छोटे एकदम करू नकोस
हा
हा हे झाली पनीर आणि हे तू रोटी बरोबर नान बरोबर आता ते तुला रोटी नान जमणार नाही फास्ट त्यामुळे तू चपाती बरोबर ढ सोबत जिरा राईस मी तला मध्ये सांगितलं ला रेसिपी जरा आहे तो जे
होव नक्कीच
त्या बरोबर हे वाढू शक आणि स म्हणजे वाताना का कर पनीरच्या भाजीवर थोडीशी कोथिंबीर टाक आणि फ्रेश कम आहे ना ते असं गोल असं डिझाईन मध्ये काढ आणि तू वाढू शकतेची बघील तुला ते डिझाईन करायला येतंयच
ओके चालेल हा म्हणजे हे हॉटेलमध्येध्ये मिळते पण सेम तशी डिझाईन काढाय च
प्रेम तस होईल ही रेसिपी बघ तू करून आणि पनीर तंदूर पनीरच एकदम सोपाय काय करायचं दही घ्यायचं तुला मी परत सांगते बघा मजे पिल्यांदा सांगते व्यवस्थित नीट आहे तंदूर पनीर कसं बनवायचं हा अ दही घ्यायचं दहीित चांगली फेटायची त क्रीमी बनवायचं म्हणजे असं क्रीम कस असत बघ फेटून फेटून क्रीमस होत्या दही ते क्रिमी बनवलीस ना मग त्याच्यामध्ये लाल तिखट अ पनीर तंदूर पनीर मसाला आणि हळद गरम मसाला थोडीशी कसुरी मेथी आणि हे सगळं टाकायचं त्यामध्ये म्हणजे मग पावडरीचेच मसाले टाकायचे मिक्स करायच चांगलं चांगलं मिक्स केलीस काय एक पेस्ट तयार होत्या बरोबर आहे. त्यामध्ये? पनीर जे पनीर आणलय ते धुवायचे स्वच्छ पनीर धुतल्यानंतर काय करायचं ती ग्रेवीला लावून ठेवायच जस आपण चिकन मॅरिनेशन करतो ना त्या पद्धतीनेच ते मुरवायचे. आणि एकला ना एक तास किंवा अर्धा तास तू ठेवू शकती ठेवू शकतीस. ते उरतय ना चांगले मसाले तर पनीर मध्ये गेले ना? मग काय करायचं एक सळी भेटत्या् मग ती सळी घ्यायची सळी सळी का त्याग तुला मी माझ्या तुला मी पाठवीन. नाइ तर तुला मी व्हॉट्सअप फोटो तेन टाक ती सळी भेट त ती सळी घ्याची आणि शिमला मिरची अस त्यांना शिमला मिरच ची आणि कोबी तर कोबीचं पानं घे पानं. आणि शिमला ती जरा एक घालायच कोबीचं पान पहिला आधी कोबीचं पान घाल मग शिमला मिरची मोठी मोठी क्यूब मध्ये कापायची कलर कलरची कापा लि तर अतिउत्तमच हाय दिसायला पण एकदम छान वाटतंय ते. कलर कलरची शिमला मिरची असत्या माहि पिवळी, निळी, काळी असली असत्या की काय काय? पिवळी एक असत्या लाल असत्या हिरवी असत्या त्या हा. त्या काय कर. अ मोठ्या मोठ्या क्यूबमध्ये कापायचं आणि जे एक अं पहिल्या स्टार्टिंगला काय घालायचं माहित्याय जरा त्या स्टीइला तेल लावायचं पूर्ण ते स्टीम हेला हा अं. आणि त्यात म्हणजे त्या सळीलाच तेल लावलीस का नाइ मग एक शिमला मिरची घालायची पण पहिला सगळ्यात पहिला कोबीच पान मग शिमला मिरची परत पनीर परत अ शिमला मिरची घालायच एकदाच कोबीचं पान घालायचं. शिमला मिरची परत एक पनीरचा तुकडा परत असं एसं लावायचं म्हणजे तुझ्या तुझ्या हेन डेकोरेशन आणि पूर्ण तेल लावायचं तेला आणि मंद गॅसवर तू भाजू शकतिस आणि चुलीवर भाजणार असलीस तर अतिउत्तमच म्हण शेगडी वैगरे असेल तर आणि छान असं चं भाजायच दहा पंधरा मिनिटं कलर बदल लाक आपल्याला कळते शिजले थोडस मीठ पण टाकायचं मगाशी मी तुला मीठ टाकायचं सांगायच विसरले त्यात मीठ पण टाक त्याम पेस्ट मध्ये आस सगळा बनवायचा आणि दहा पंधरा मिनिटात हुन जातयं इतकं भारी होतंय ना.
नाही दोन्ही पण रेसिपी छान आहेत पण मी फर्स्टवाली ट्राय करेन सेकंडवाली छान आहे पण त्याला थोडं खूप लोड लागत त्यावेळी तू जेव्हा घ येशील ना माझ्यात तेव्हा ती सेकंड वाली मी ट्राय करेन आता फर्स्ट वालीला भेट तर वाटली
हा हा चालेल चालेल ट्राय कर आणि कॉल हा हा चालेल ठेव काय बाय हा बाय